काय करायलायस रे?
हम्म, काय नाय बसलोय आता स्पर्धेला जाऊन आलोय स्पर्धेला.
होय, कुठल्या?
ये पुण्यात स्पर्धा होत्या एलबो बॉक्सिंगच्या.
हं.
हम्म.
बर बर.
आखल्या वेळात, तिथं असली मज्जा यालती सांगतो.
हां.
इथन गेलो, पाच जण गेलतो असला दंगारलत तिथं.
हं.
प आपल्या, आय मग कोल्हापूर जिल्ह्यातन आम्ही पाच जण आलतो. बाकीच्या जिल्ह्यातन रायगडकडनं तीन लई जण आलतीथ.
भारी आहे की मग.
हे खरं तिथं, तिथं दंगा असला केलतो पाच जणच पाच जण म ले आम्हीच किती? हे पाच जण खेळालो त्यातले तिघं जण आम्ही रेग्युलरला होतो, दोन जण प्रो फाईटला होतीत.
होय? भारी कि मग.
हे प्रो फायटला नॉक आऊट फायट होती.
हा.
असं रिअलमध्ये असं उडून पडतेत माहितीय काय?
हा, माहितीय की.
तसं बघितलेलो.
आणि काय नाश्ता झाला?
ह चहा, नाष्टा करुन बसलोय.
हा हा, लवकर आवरलाय.
मग काय, वेळ करून चालते व्हय.
होय, मी पण आता चहा पिणार चहा ठेवलाय.
तुम्हाला काय सुट्टी आहेत, तसं आम्हाला नाहीयेत.
हम्म हम्म हम्म. आणि काय मग?
तिथं आम्ही लय मज्जा केलो पुण्यात.
भारी हाय की मग.
तसं लय ठिकाणी गेलं की तसं साताऱ्याला आणि लय ठिकाणी गेलतो आम्ही, तिथं पाक पाच जणामध्ये आमच्यात् चार जणांचा नंबर बसलेला एकट्याचा बघ आम्ही.
होय?
हम्म.
भारी हाय की मग.
तिथं, खरं लगेच विचारतेत तिथं, तुम्ही कुठला हाय म्हणून. भाषेवरनं.
हा.
हम्म.
आणि हेला रायगडला गेलेला?
रायगडला ‌ रायगडला नाही तिकडं म्हणजे तिकडं गेलो नव्हतो, तिकडचे पोरं आलतेत. ओळखी विसरल्यात आता.
हा हा, तू रायगडला गेलाच नाहीस होय?
तिथं जवळ होतं. जवळ होतं खरं जायला मिळालं नाय त्या स्पर्धेमुळं, ‌तिथनं किती‌ प पन्नास साठ किलोमीटर होतं.
हा हा हा, आम्ही एकदा गेलेलो ट्रीपमधनं रायगडला.
हम्म.
शाळेच्या, मस्त आहे रायगड चढायला भारी वाटते.
मित्राच्या लग्नात पण गेलतो, तिथं जवळ होतं खरं जायला नाय म
हा हा हा.
तिथं काय ते जायाचं आहे खरं आता बघायचं कधी जायाचं, काय जाण्याचं.
व्हयं, छान आहे रायगड तिथं म्हणजे पहिल्यासारखं सगळं पडलंय खरं, तरीपण चांगलं आहे चढायला तेन भारी वाटतंय. आठवण एक हाय.
हं... तुमांना एक तलवार देवू या आपुन.
हा
शिकून घ्या.
हा, हा. बरं आहे तिथं सगळं शिवाजी महाराजांचं बाजारपेठ हे- ते. समाधी तिथंच हाय की,
हू... आणि काय आहे तिथं?
आणि काय ते राणीचे वेगवेगळ्या खोल्या.
ह...
प्रत्येक राणीच्या, त्यानंतर बाजार पहिला कसं बाजार भरायचा शिवाजी महाराजां- च्या काळी ती बाजार मंडई म्हणजे बरोबर मधी अस त रस्ता आणि हिकडं- हिकडं दुकानं ते सगळी दुकानं पडल्यात खरं असं कट्ट्यासारखं आहे अजून.
हं.. आपल्याकडे चढ सरकारकडं खूप पैसा असून काय उपयोग नाही.
होय खरं ते हाय अशी हाय सगळं. भारी हाय चढत चढायला भरपूर लागते खरं भारी वाटतंय चढायला, ह.
तिथं आम्हीं बालाजीला गेल्यावर पण तिथं हाय तिथं चढायचंय आम्हांला पण.
होय.
हं.. हं.. चार- पाच तास लागत्यात आम्हीं जाणार हाय की.
हा, हा, हा, हा, हा.
मग तिथं गेल्यावर आमचा प्लॅनिंग लई मोठंच्या मोठं हाय.
तिथं पण बालाजी मध्ये पण हाय सगळं भरपूर बघण्यासारखं.
व्हयं तिथं वरती सहा -सात, पाच -सहा पॉईंट आहेत, खाली एक तीन- चार, चार -पाच पॉईंट आहेत.
आम्हीं लहानपणी गेलेलो एवढं काय आठवत नाही, खरं मंदिर भारी आहे सोन्याचं.
हं... आम्हीं मग आठ दिवस जाणार हाय.
होय काय जायलाच एक दिवस लागतोय.
जायला एक दिवस लागतंय, परत तिथं गेल्यावर दर्शनाला एक दिवस लागतंय.
व्हयं दर्शनाला गर्दी असत्या रांगेतच थांबाय लागतंय, झोपायचं पण रांगेतच.
हं हॉल हाय मोठाच्या मोठा खायाला प्यायला येतंय ठीक.
खायला काय भातच की तिथं.
हं नुसता इडली आणि भात खायाचा आपण सुट्टीच द्यायचं नाही.
व्हयं छान असतंय सोड तिकडचं खरं.
ह...
आपल्यासारखं तांदूळ नसतंय तिथंल तांदूळ जरा वेगळं छान आहेत.
आपल्या इकडंच तांदूळ कसं ती एक काय म्हणतात की, प्रोसेस होऊन आल्याला असतुय.
हं.. तिथं पण तसलंच असतंय प्रोसेसच पण असतयं भरपूर क तेनी जास्त चपाती- भाजी आपल्यासारखं खात नाहीत.
हम्म.
जास्त करून तितली लोकं असं भाततच खात्यात.
हम्म तांदळाचा पदार्थ,
तांदळाचे पदार्थ इडली एक जास्त असते बाकीच काय,, डोसा दिण पण एवढं खात नाहीत. इडली जास्त खात्यात, इडली त्यांनी वेगळीच खात्यात. अशी भातासारखी कुसकरत्यात त्यात ते आमटी सांबर ते वतत्त्यात आणि खात्यात.
भात खाल्या गत
भात खाल्ल्यागत खात्यात तनी, आपल्यासारखं खात नाहीत. आपण कसं चटणीत बुडवूनतेण खातोय
तुमच्याकडं कसं खात्यात?
आपण काय आमच्याकडं गोल इडली पूर्ण,, आणि चटणी असत्या ती खोबऱ्याची ह
हम्म
आणि त्यानंतर ह्याची चटणी, सांबर एक असतय. सांबर मध्ये तेन एक एक बाईट घालून आपण सांबर थोडं चटणी सोबत खातोय, असं कुस करून वगैरे काय खात नाही.
ते आमच्याइथ एक मामाय, तसं खातेय ते,, कूसकरून.
करून
ते टोपीवालं मामा
हा हा हा आणि काय,, मामींची कामं आवरली?
चालु हायत चालू हायत
हा हा.
आता जेवण केले,,, आता धूंनं, भांडी अजून लय आय अजून.
हा हा. जेवण लवकर आवरलय की.
म काय,, मला एट सुट्टी आहे
आमचं पण जेवण आवरले.
तुम्ही काय सरकारी नोकरीलाय,, तसं आमचं काय हायवय.
हम्म.
मग आणि काय विशेष आणि कुठं काय
आणि काय विषेश कुठ काय नाही, बघायचं आता कुठं जायचं
ते न्वहं
हा
जायाचाय जायचाय एक फिरायला खर कधी अजून लई लांबाय
ह ह
आता किती, आता कुठला महिना चालूय अजून दोन महिन्यात फिरायला जावा
होय
बुकिंग तर करून ठेवलय
बघूया आता कधी जायच
तुम्ही काय आमच्यात, तुम्ही काय येत नाही चला म्हणताना
ह
जावा की तुम्ही- तुम्ही मित्र -मित्र चालतंय सगळीजण
हम्म.
म मित्रांमित्रांची ट्रिप वेगळी फॅमिली ट्रिप वेगळी.
हम्म. फॅमिली ट्रीप आपली नस आमची नसत्यातच.
फॅमिली ट्रिप बघायचं पुढच्या वर्षी जायचं सगळीजण
हम्म म्हणालतो आम्ही जायचं खरं काय? आमच्या इथ ट्रीप ला कोण तयार होत नाहीत पैसा खर्च होतोय म्हणत्यात.
हा.
आता काय बोलाय
हम्म - हम्म.
त्यामुळ- त्यामुळ आमच आम्ही जाऊन येतोय लय ठिकाणी जातोय आम्ही तर. स्पर्धेला तर एवढ्या ठिकाणी जाऊन आलय कि विचारायचं नाही ते रुकडीत गेल तो कणी तेव्हा पण तिथ एक आज्जा भेटलेलीत
हा.
म त्यांच्या इकड तेन जाऊन आलो. चहा नाष्टा- चहा नाष्टा केलते ते एम ए टी वाल आज्जा एम ए टी वाल
हा- हा- हा- हा त्यांच्या घरी गेलता वय.
हा त्या ते त्यो वी आय पी माणस आहेत.
होय.
हम्म.
कायम त्यांना कायतर असलं तर बोलतेत.
हम्म. भारी आहे की मग. प्रसिद्ध असतील तिकडे.
हम्म. त्यात लय ठिकाणी असत्यात ते आज्जा.
आता वय झालं की ते काय लोकती फिरायचंच काम करतात की.
हम्म. ते परवा यला गेलतो माहितीय ते कुठलं? मेळावा होता.
हा- हा- हा.
तिथं पण होती.
भारी आहे म
कुठला पण जिल्ह्याचा मेळावा असूदे असत्यात ते.
हम्म - हम्म - हम्म.
तालुका शिरोळ तालुक्याच होत?
हम्म - हम्म.
तिकड होतीत तेनी.
हा - हा भारी आहे किंवा आणि काय बरं हाय नव्ह सगळं?
हाय - हाय बरं हाय तुमचं कसं काय चालय?
आमचं पण बरं हाय सगळं मस्त सुरू हाय.
हम्म.
आवरायचं सुरू आहे. तर बघायच अजून काम आहेत घरातली
हम आता काय निवांत असताय तुम्ही चालतय घ्या
होय चालतय मग
चालतय बर बर ठीक हाय आवरा आवरा
हा